हाय घरात बोल की
काय आज गेल नाहीस हेला गँरेंजला
हे नाही आज गेलो नाही हे आज आहेत की पोर आहेत कामावर तिथं
हा हा कॉलेज ला पण कुठं आण नाही आज
आलो नाही शाण्या
मॅडम दंगा करालिया पोरं बसत नाही लेक्चर ला
हो काय
सगळे हा ते मला पळून जाते या लेक्चरला
आपण खालीच बसतो रे काय वरं जात नाही कॉलेज वर
आज आज तुझ्या मित्राला टार्गेट केला मॅडम न
का म्हूणन
स्टडीरूम ला बसतोस म्हणं तिचा बरोबर
भावा अस डायरेक्ट
हो अरे सगळ्यांसमोर टार्गेट केले सांगाल तर ते
अ या मग
मग नंतर आणि परत मग कोड लिहाय लावला हिंचा काय झालेला नव्हता का परत आणी आली मला म्हणली दाखव हिचा काय झालेला नव्हता कोड हच्या्या माग लागलेली अब्रू काढली हो ती पूर्ण वर्गासमोर माझी
नाही आयला अवघडं की
ते दहा वेळा तिला बसते दिसते खाली
काय विषय झाला काल आपण गेलो
बरं
त्यानंतर आलीती की मॅडम खाली स्टडीरूम ला
होय काय होय एच ओ डी आणी ती
होय
मग
आणि खाली जाऊन आणि परत गावलीसा ना ही दोघं बसलेली त्यामुळे त्याच ना हे खाल्ला शिवा खाल्ला
अवघड आहे बाबा का आणी खेळाय जातस काय नाही
नाही आता बघाच गेलो तर थोड्या वेळाने जायचं
जाणार आहे बघ संध्याकाळी
काय खेळतेस फुटबॉल खेळतेस होय
आठ रात्री केलातर बुट आठ ते आठ बुक टर्फबुक आठ ते अकरा
हा हा
निवांत
असं केलाय होय बरं ते गॅरेज मध्ये तुमच्या
हा
माणसं आहेत काय
होय
म्हणजे कुठं आहेे ते तुमचं गॅरेज
हीतचाय आमच्या इथ पुढंच फाट्यावर
पाट्यावर हाय होय तिथं
बरं
मग तू कधी जायच नाहीस तीथं
मी जातोय की कधी तर बिलिंग बिलिंगला
बिल्लिंग ला हा मग ते ते मटेरियल जे अणताय ते कुठून घेतायसा
आपल्याकडनंच येतोय इकडनं सिटीत न होय विनम
म्हजे ते सगळंच घ्यायला लागत असन ना बारक्या स्क्रू पसन का अस किट घ्याय लागतेय तस ब हा
सगळं वेगवेेगळे घ या्या लागतील त्याचं कीक आतलं इंजिन मधलं तुझ्या कामावर हाय ते सगळं मग ते मला जर मला जर फोन आला दुकानाने त घेऊन ये जा मग तेवढं येऊन मी जातोय आणि घेऊन येतोय
हा हा ते आता ते ह्याच्या असणार आहे किती महत्त्वाचं आहे ते
आप आता प्रत्येक गाव माणूस काय गाडी खोलली म्हणजे काय पूर्णच तयार करत नाही रे
हा हा
जरा किंजिनगा मिंजिगा अस किरकोळ किरकोळ कर त्यात म अता किरकोळ को काम किंजिन काम असल तर काय किंजिन कामला जेवढ लागतय तेवढंच घेऊन यायच एक एक जण पूर्णच रीस्टोरला सोडत्यात म रिस्टोर क्ली सग पा सगळं पूर्ण हेडलाइट तसन मागं पाक बॅक पॅनल पर्यंत सगळं बदल काम लागतेय
हम् असाय ते म सगळच नविन अणाय लागतेय नाही
हा हा म मग ते तुम्ही आता मग ते घेताना त्या त्या प्रोडक्टचा पण पैसे कव्हवर करत असणार ना
तस काय नाही बर त्यात मिळत नाही रे त्यात काय राहत नाय पैशे
मजुरी कशी कॅल्क्युलेट करताय
मजुरी आपली किती होईल त्याच्या वर असत्या रे आता आपल्याला ज अ अंदाज लागतोयच की की आपलं दिसल ते रेट
हा हा
ते दर सगं ठरलेलं असतात
असा विषय असतोय होय
ह ते दर ठरल्या मग आता त्याच्या वय सगळ तो
आणि सुरुवातीला मग आता समज ते पाण तेन घ्यायचं झालं तर त्याला किती खर्च आलता तुम्हाला
त्याला नाही ना म्हणत आमचं पूर्ण आतलं पाण्याचं सगळं हे तेन काढायला पावणे पाच सहा लाख रुपये घातले बवा सगळं टोटल म्हणजे पूर्णच
पूर्ण सेटअप ते जा
हा पूर्ण सेटअप पावणे पाच सा लाखतपर्यंत गेला असल
पाहुणे पाच सहा लाख आणि जाग
जागाम जागाम स्वतः ची हाय
हा म क शी
जागा स्वताची असल्यामुळे आम्हाला काय वाटत नाही रे त्याचं भाडं बिड काय द्याय लागत नाही नाही
हा तेच त्यामुळे नुसत इन्व्हेस्टमेंट
असा आहे बेकरी आणि गॅरेज आणि मागचा एक गाळा मागची दोन गाळ आहेत ती आम्ही दिल्यात भाड्यान
हम हम एवढं आहे काय हम्म म्हणजे पहिल्याच ना बिझनेसमध्येच हाय म्हणा तुम्ही
बा पप्पा पप्पानी चालू केलं सगळं पहिलं या. म्हणजे बेकरी होती, ति अज्जाची होती चालू केली होती आज्जाने
हा.
मग आमच्या पप्पानी जागा घेतली विकत नवीन
हा.
मग पप्पाने आज आमच्याकड नहीं विक्री सगळं आधीपासन मग त्यामुळं पप्पांनी जागा घेतली नवीन. रोड टच, म्हणजे तिथ बेकरी घातली पप्पानि नवीन आणि काकाला गॅरेज घातलं, असं आहे मग गॅरेज वर पोरयत कामाला दोन दोन दोन तीन पोरं आणि काका आन पप्पा पण आमचे असतात गॅरेजवर कधीतरी नाही तर जास्तित जास्त पप्पा बेकरीवर असतात. ह.
हम् हम् तुला काहि ते काय गाडी खोलून ते करता
बघत बसतुस मी कवादर पोरांसंग जाऊन तीथं पण काय खोला बिल नाही रे फिटर काम तर आवघड आहे.
मग त्या तुमच्या इथ पोरायत ती कसले? म्हणजे
म व्हय व्हय मॅकॅनिकल, मॅकॅनिकल, मॅकॅनिकल पोर ती ट्रेन आहेत, सगळी सगळी पोर ट्रेन आहेत ती, तीन पोर आहेत बघ.
ते नाहीत ते जे डिप्लोमा करून ते निघत्यात ते
काय अटोम मोबाईल करले असल ती पर
हा हा.
तिकडनच यायला लागल्यात आमच्या इथे गॅरजवर, आहे मग त्यांच तर या महिन्याच पगार काढाया लागतोय.
तरी किती आहे अंदाज देतायसा?
हा आताच्याना बारा बारा विसरलो. बर
बसायला लागेल तर किती ते किती असेल ते तरी ओपन गॅरेज?
आमचं नऊ ते रात्री नऊ.
सक्
नऊ ते नऊ ते नऊ ते सात पर्यंत असल जास्तीत जास्त पण शक्यतो जर लोड असेल गाड्याअस तील तर मग, जास्त वेळ लागतो तिथं सांगता येत नाही कन्फर्म पण सातला जास्त जास्त आम्ही सुट्टी करतोयच.
बरं.
नऊ ते सात पर्यंत आम्ही सुट्टी करतोय पण जरा लोड असला तर मग इकडे तिकडे होतय.
हा हा हा.
असय त्यामुळं तर असय मग
बर. बाकीचा काहीश नाही सोडून तेवढ्या वेला चालत तरी
हा मग जरा जरा रायगडला चालते रे उडत उडत गेल्यावर मग ती पण ए, मग ती पण ऍडजस्ट करत्यात की.
हा. ती काय आता फाईलच केलिय का?
हम आ त्याला ंजी पडतोय ना त्यांना.
तेच एक्स्ट्रा टाइमिंग
हा मीन्स न्यू कळते त्यांना, मग ते काय नाही ती हरगली असतात, चला चला करा तर करा म्हण बसत्यात निवांत करत. व्हय नुसत्या टू व्हीलर आणि रिक्षा, टू व्हीलर, थ्री व्हीलर
हा हा. रिक्षाचं पार्ट?
तर तेच नाही ती स्टीन लावुताया आम्ही, आम्ही काय आणणार नाही.
हा रिक्षाच तुम्ही आणत नाही स काय
ते काय नाही ते तीनच तीन घेऊन यायला वयचंना
आणि मग ते करून द्यायचं
हम्म
मग ते उचलाच दिन असणार की तुमच्याकडे ते गाड्या
जॅक सगळं सगळं आहे सगळं आहे सगळं आहे
हा हा ते एक जणाकडे ते डायक्ट वर उचलतेला मी बघितले गाड्या म्हणजे त्याववर ठेवले की
हम्म ते रॅमपो आहे हा आहेा कि हा कि हाय हाय हाय त्या आहे की चार रॅम्पूच आहे चार रावलेत ना आ्ही
हा हा तसं म्हणा म्हणजे त्यावधी गाडी चढते बघ आणि ती हळूहळू वर येते
आपल्या साईज पण आपल्या म्हणजे आपल्याला जिथलं काम लेवलचं काम करतं तिथल्या साईज ला य लाववाय लागते ना सेटिंग
हा हा
जर चेनच करायचं असलं तरी बरोबर आपल्या चेनच्या क हला ला नाहीचते उंचीला
त्यात त सग ज वापरतात काय
मगय मग ते त्यासाठीच वापरायचं असगतं नाही इंजिन काम करायचल तर पूर्ण चलायची अह
खर्च
य ते महागय
ण जे त्या ते पंप अस ना ना ते
होय वय ह्या शॉकअप असते खाली ते ह्या शॉपअप सुर असते खाली त्याच्या
म्हणजे ती केॅपेसिटी असना तेवढ
हम्म ते उचलते तेवढं त्या ताकतील त्याच्या
हा हा
ह सायते
बर
तेी महागाशान
हा हा
निवांताय आता बघू दुपारी जाणार तू चार वाजता जाणार तू गॅरेज वर
बर येेल नास
नाही कर मी काय लक्ष घालतच नाय गॅरेज बिरेजवर पप्पा आणि काका असत्यात त्यामुळं काय
बेकरी जातीस का नाइस मग
बेकरीला असतोय सोडं कधीतर कधीतरी बेकरीला जायचं
कुठल्या एरियात हाय ती
हितं आमच्याच फाट्यावय
हा तुमच्याकडे जावे मला वाटलं दुसरीकडे
नाही आमचं आमच आमची जागा फाट्याव आमच्या इथेच आमच केली सगळ आम्ही
होय वय
ह हा कॉलेज किती पडते तुला तिथनं
मलतः
अ दहा पडते
होय
गाडीन येतयस तू कॉलेजला
बस बसणं येतोय मी
वाटलं गाडी घ्युन येतयस
हे नाय बस न येतोय मी मला गाडी देत नाहित रे
गाडी देत नाहित व्हय तुला
हा लायसन नाही
लायसन काढून घे की मी काढलय बग
लायसन काढला कितीला बसला?
ते आता मला त्या येळी हजारच्या वर गेलता आता तुझ्या मित्रांना परवा काढला त्याला विचार की तेन आता परवाच काढलाय.
तेला महाग बसलाय रे!
हा आता ते ते प्रत्येकाचं ते हेज्यावरय तुझं लर्निंग तर काढलयस काय तू?
नाहीच माझ लायसन च नाही रे म्हणून मला गाडी देत नाही कुठलाच लायसेन नाही लर्निंग पण नाय आणि
लर्निंग पण नाही गियर ची येत्या काय तरी तुला गियर ची गाडी येत्या का?
अरे गाड्या मला सगळ्या येत्यात् भावा.
फोर व्हिलर पण?
नाही फोर व्हिलर नाही सोड टू व्हिलर सगळ्या येत्यात्.
अ टू व्हीलर सगळ्याला लेका असत्यात दोनच एक गिअर आणि एक नॉन गिअर असत्यात. अस ढीगभर नसत्यात त्या
टू व्हिलर येत्या रे फोर व्हिलर नाय अजून फोर व्हिलर येत्या शिकलोय सोड खरं भीती वाटत्या चालवायला सिटी लोकलला. हम्म इथे मी भागात चालवतोय आमच्या.
बरं!
पण सिटीत नाही रे देत
हम्म चालतंय.
त्यामुळ चालतंय चालतंय
ठेवु का?
ठेवू काय मग?
ठेव ठेव हा ठेव
हे संचा